हा झाला का?
आत्ता साडेतीन वाजल्यात सहा वाजता च्या सहा वासता
सहा ला
होय.
माझं तर सांग. कितीला?
तू काय मिस्टर आल्याव
सात साडेसात ला
म जेवायचं दहा वाजताच
अ जेवा यला दहाच वाजत्यात आम्हाला नऊला बसलं कीनी नऊला बस ल की दहालाच जेवण होतय आमच
आमची आता दिवस पाळी असली की लवकर जेवण हुतंय ब आठला होय तेच की आठ ला म्हणजे आलेत, आठ साडेआठ ला येत्यात. नऊ ला म्हणजे जेवाय बसतोय.
आम्ही पण नऊला बसतोय पण कसं आय माहिते काय अ ते लहा न बाळागत मोबाईल ब गत जेवत बसायचं म्हंटल्यावर एक तासच लागतोय.
बाईल टी वी लावायची, पिक्चर लावायचा.
आमच्यात कसाय मी आता घरी ये बग घरात कोणच नसतय गं. शाळेला जायचं. म आणि घ घरात टी व्ही कोण बघणार त्यामुळं ते रिचार्ज सगळा वायाच जातोय.
मी पण नाही रिचार्ज मारला नाही आम्ही पण हेला आता मोबाईलला जिओला फाय जी हाय नई.
हम्म मग कनेक्ट करताय आमी पण तसच करते की मग आता बघ अ सहा सात महिने झाले आम्ही रिचार्जच मारलेल नई आय.
होय आमचं पण ते मधी री टी वी खराब झालती दिवाळीत. तेव्हा आणल्या तेव्हा पासू मारायलाच नाही रिचार्ज
आम्ही पण न! आम्ही कस केले? टी व्ही नवीन घेतलीया आमची पण खराब झालेली.
ह.
आणि मग नवीन आहे टी व्ही तवाच मारलं की एक, दोन, तीन वेळा.
हा हा.
त्याच्यानंतर अ कशाला म्हंटल राहू दे. कोण बघतय आता सिरियल?
होय होय मला. ते सोड सिरियल बघायला. तर म नाय हे घेतलेलीत ग ते काय ते?
वाय हा वायफाय चालतय की.
वायफाय घेतलेलीत पण त्याच्यापेक्षा ए मोबाईलचा बॅलन्स परवडतोय फाइव जीचा.
अ वायफाय कसं ग ते?
वायफाय इकाय पा पाचशे रुप पये फक्त भरून घेतलेलीत बाई ऑनलाईन हे केलेलीत.
अ हं महिन्याला रिचार्ज, ह तेवढ्यात आमचं दोघांच होतंय की. महिन्याचा.
दोघांच नव ते दोघांचा रिचार्ज होता, आम्ही साडेसातशे दिलं की, तीन महिने टीव्हीचा रिचार्ज चालतय.
मग चांगलं मग कशाला बाई एका महिन्यासाठी एवढं मारायचं.
म नेलीत बा आज काढून नेलीत, बॅलेन्स एकदा -दोनदा मारला, आज नेलीत काढून.
परवडत
होय, मग तेव्हा कणी ते कॉम्प्युटर ला पाहिजे होतं म्हणून जोडलेलीत ग.
हम् हम् हम् हम् हम्.
मग अ आता ते एकदा दोनदा मारलीत आणि ते कसं चालूतच मारायला लागत बॅलन्स. हा संपल्यावर ल दोन तीन दिवसांनाच चालु होतय मग, मग चालूतच मारायला लागतय. जाऊ दे तीकडं म्हटले मग माझ फायजी आहे ना, फोन नवीन घेतलेला याला फायजी आहे. मग त्याला त्यालाच मारत्यात साडेतीन शेचा मारला टीव्हीला पण चालतय, कॉम्प्युटरला पण चालतय. केवढं बी बघा दिवस रात्र. होय.
हं, ते बरं.
मग तेच हीलाच मारते
कम्प्युटर चालवताइसा का नाही?
आह
कम्प्युटर म्हणटलं चालवतायसा का नाही?
चालू करतय की तेझ्यात पण काय पोरी तेच कार्टून युट्यूब तेच बघत बसत्यात. आता बी युट्यूबला पिक्चर सार तिच्या करत्यात लावत्यात कार्टून त्यातच त्यात पण तेच बघते. ह्याला अनेक आणि पंधरा दिवस बघतील शाळेला गेले की सकाळी गेले की संध्याकाळीच येतात मग
होय नाही वेळ मिळत ग
होय आता ती बारकी पण जात्या त्यामुळे बघायचं म्हणालोय मी पण कायतर भागं बाहेरचं, नाही पहिलीला घातलं की होय ह्या वर्षी घात
हा हा हा
तिकडे किती पडल खाली
हे दुकान कसं चालूय तुझ्या भावाचं चांगलं चालल्य
चांगलंय चांगलंय बघ चालू आहे.
हा हा हा मम्मी घरीच अस्ते का कामाला जातय?
काम बंद केली की ते कामावर आणि त घरातलं होत नाही ग
आणि भावाला मदत करायला पाहिजे गश शिजवून द्यायचं ते बटाटे ते
जातय ब त्यांचा
खरं तर फायदा पण आहे ग
अगं एक टाइमच आहे टॉकेेतेण मिळना झाल्यात
होय की गं म आता कसं?
मग ते संध्याकाळी एकच टाइम चालू केलय तिनं
मम दिवसभर कामाला
दिवसभर कुठलं कामाला ते बटाटो आण, हे आण आता काम करत नाही ते बाहेरचं
हम्म
तेवढंच ते तिथंच दहा अकरा वाजत्यात ग गाड्यावर
हम्म रात्रीचं
हम्म आणि दिवसभर काय बारा वाजल्यापासून बटाटो सोलायचा, मसाला करायचा, मिरच्या बारीक करायच्या
म मशीन आणायचं त्याच का मिक्सर वर
मिक्सर आणलय की बाई दहा हजारचा
मोठा मिक्सर
हा मोठा मिक्सर
हम्म हा हा
सगळं भांडवल तेन नवीनच घेतलंय एक लाख रुपये खर्च केलाय त्या दुकानला आणि ह्याला
आमच्या इथं पण आहे बघ कया फेमस आहे वडा एवढा फेमस आहे सांगू. भयानक फेमस आहे इथं.
हेज पण झालंय सोड भरपूर गर्दी असत्या क्रिस्पी वडा पण चालू केलाय नाइ.
अगं मग कामाला जायची गरज नाही. हम्म आपली क्वालिटी चांगली ठेवली की नाही टेस्ट. तर दुसरं काय गरज. नाही बग. काम करायच स्वतचा व्यवसायच झाला ग त्या. जा.
होय होय!
काय काय असतय वडापाव आणि.
वडा पाव क्रिस्पी वडा, पालक वडा, अ पालक भजी, कांंद भजी.
तो एकटा स्वतः करतोय तो.
ताच करतोय सगळं भाजी वगैरे सगळं स्वताच करतो
हूं हुशार आहे की ग.
होय पर ते कडी वडा असतोय. चटणी वडा असतोय.
आसतात गिराईक?
असत्यात की दादा किलो भाजी समतीया बुधवारच तर जास्त बुधवारी बाजार असतोय ना इथला, ते बाजारात पण वडवाले असतात खरं तेच्याकड कस बारक वडा असत्यात, नई म ज वडा चव आसतय त्यामुळे. ख खपतय जास्त वडा पंधरा ला आहे ब साधा वडा क्रिस्पी वडा पंचवीस रुपयला हे.
हा हीथ पण पंधरालाच आहे, एक एक ठिकाणी वीस रुपयला.
हम्म वीस ते चटणी सकट असल गं.
ते चटणी बिटणी काय देत नाहीत. पॅटीसला देतात बघ.
हा हा तेच पहिल्यापसन आस हे. व्यवसायच करायचं हे होत म्हणून ते बाहेर कामावर लई हे करत नव्हता.
अगं जिद्द आहे म्हटल्याव करून दाखवत्यात पोर ज्याच्यात त्याला आवड आहे की नाय ते केलं तर म्हणजे त्याच मन पण त्यात हे होतय.
होय तिकड हेला पण गेल ता बाई काय ते कोल्हापूरला, आमच्या आत्तीचा पण गाडा होता सख्या आत्तीचा
हा हा हा!
मग तिकडं पण केला, मग तेनी वारल्यावर ते बंदच केलीत नई. मग तिथंच कर म्हणालती त्यला. खरं ते भांडतेन तिथं कोल्हापूरला परवडाय नको होय
मग आता इथं कसं भांडयान?
इथं भाड्यानच हे की, हेच गाळ्याचं भाडं चार हजार हाय, मेन रोडलाच हायनी
म्हणजे गाळ्यात हाय व्हय?
हा गाळ्यात हाय.
हा हा मला वाटलं फक्त जागेवर हाय.
नाही नाही. गाळ्यात गाळ्यात हे केलाय सगळं म्हणजे असं पी ओ पी सारखं तेन सगळं तेन व्यवस्थित केलाय.
म्हणजे सेटअपच केलाय होय तिथं?
केलाय.
म चांगलाय सोड. असं करत करत स्वतःच कुठं तरी घ्यायला लावायचं आणि करायचं. हम्!
कुठंतर असली तर, गरिबाची चालत्या.
हम्म बघतो की मराठ्यांचच ना?
हा मराठा.
हम्म चालतंय कि बघतो कि
चालतंय आसली तर सांग सांग वडापावचं हे हाय म्हणून
आई ह हसण्यासारखं काय नाही अगं आता इथं बघ तुला सांगतो, उदाहरण आत्ता शेजारचा हाय काय लय लांब पण नाही ये, ते तुला म्हणजे तुला एकदम हसु तुला म्हणून सांगतो
हसायचं नवं गं सांग म्हणालोय तुला. अ म्हणजे आमचं घर जरा सं तू हे हाय सोड.
ऐक ते ऐक की आता हथच आमीही ये पुना आता आमच्या इथंच पलीकडच साहेबा वडा वड चाच बिजनेस हाय त्यांचा. त्यांनी वड्याच्याच ओ एवढा मोठा बंगला बांधलाय, गाडी घेतल्या काय फक्त वडापाव बाकी काय नाय वडा आणि पॅटीस भज्जीबिज्जी कायच नाय काय आग तो म्हणजे वयानं पण आहे आणि दिसायला पण म्हणजे एवढा काय हे नाहीये. म त्याला एवढी बायको बी
होय
तेच म्हणजे बॅकग्राऊंड बघून
होय होय आता काय तेच बघत्यात की
अगं आता व्यवसाय आता नोकरी नसली तर चालतंय हा खरं व्यवसाय पाहिजे.
होय होय
हूं स्वतःचा व्यवसाय असला की त्यात फायदा असतोय ग आप
हा आमच्या सोनी एवढाच कि तुझा भाऊ
आ
आमच्या सोनी एवढा तुझा भाऊ
होय होय
हूं चालतय की बघतो की हा आसतात ओळखीचे पण पपा पप्पांना वगैरे आमच्या विचारलकणी सोनीच्या भावा झाल काय गं
सोनीच्या भावात झालेलं सोडचिट्टी झाली नाय व्हय
नव्हे आत्ता आणि झाल ते माहित हाय विषय सोड मला
ता काय नाय झालं
ते एक वाईटच झाल नाही ग
व्हय
तसं नाय करायचं ग एखाद्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त नाही करायचं. नांदायचं नाही तर लग्न करून घ्यायचं नाय गं बिचारा म्हणजे त्यांना तरी मागं पुढं कोण हाय ते उगंच आत्ती हाय म्हणून
होय.
नाहीतर काय पोरीना आ हां एवढं कोण कुणाच्या आत्ती करत्यात ग आणि आत्ती एक आपली हाय आत्तीच्या नवरा आपला असत्यात काय सांग?
ते पहिल्यापासून बाई त्यांची मम्मी होती तव्हा पण असं दिवाळीची कपडे वगैरे सगळं
ये थांब काय एक मिनिट थांब
हा